हॅलो मॅम आता तर लावला मघाशी का लागत तुम्हाला फोन करणार क्चुअली तुमचा आवाजच येत नव्हता
हा रिसिव केला होता का तुम्ही
नाही रिसीव पण नाही तिकडे कॉलच नाही आला
ह लावला होता मग ते माझ हम्म तस झालं अस
प्रब्लेम असे मला तर त तिथे दिसलं की तुमचा टास्क पूर्ण झालाय म्हणून म्हटले तुम्हाला फोन करून बघावा
नाही नाही ते मी मला आ ते मॅडमनी म्हटतात म्हणजे मॅडमने टाकले ना ते पाचशेासं रोज कं्प्लीट करायचं म्हण
हा पाच टास्क
हा मग ते रिफ्रेश केलं ना तुम्ही ते सेटिंग मध्ये जाऊन मग तुम्हाला टास्क येतात पुढचे
ते नाही हो मॅम मराठीचाच म्हणते मरा फोन फ्रेंडसच म्हणते मी
नाही नाही हा टास्क माझा कंप्लीट झालेला नाही आहे पण तरी प मला ते पुढचे टास्क झालेल्या सांगते मी तुम्हाला
पुढचे टास्क आले तुमचे तुम्हाला.
ते सांगालय ते सेटिंग मध्ये जाऊन ते रिफ्रेसच ऑप्शन आहे ना आपल्याला.
मी करून बघितलं तिथे पण होतच मला पुढचे टास्क नाही आलेय. नाही कोण तुम्हाला कोणता आला टास्क?
मी आता ते केले कि ते काहीतरी गुगल सर्च आणि ते आय टूल्सच कायतरी होतं.
काय माहिती तो मला आला असेल मला नाही आला तो जाऊ दे. एक आता. हम् दोन ते दोन ते चार दिवसांनी येऊन जाईल कदाचित. आता ते कार्याचं डाउनलोडिंग पण काय तरी वेगळाच आलाय ना.
होय होय.
हम् कशा आहात तुम्ही काय करता. किती टास्क राहिले तुमचे हे.
ते फोन अ फ्रेंडच तेवढंच राहिलेता.
एकच राहि एवढंच राहिलं म्हणजे किती टास्क राहिले पाच.
पाच नाही आता पंधरा झाले माझं सगळे वायाच गेले ते.
कसं काय वाया गेले.
कारण माया फ्रेंडला एका विचारलेलो तिने म्हणली की कॉल करायचा आणि आपलं एकटं एकटं म्हणजे असं. काय बोलायचं नाही म्हटली ती मग मी तिचं ऐकलो आणि पंधरा कॉल असंच केल मग ते झिरो झरो. सेकंद पडत होते मग एकदा एका मैत्रीणीला दुसऱ्या कॉल केला आणि तिनं कॉल उचलली. मग ती म्हटली हा मग ते पंधरा म्हणजे पंधराशे रुपये गेले वाया तसेच. मला आत्ता काळालं. आणि मग सगळ्या फ्रेंड्सना कॉल करून विचारते मी की तू कार्या ॲप. यूज करतेस काय म्हणून.
जाऊ द्या. मग मग मी तुम्हाला विचार केला की तुम्हाला मी मेसेज टाकते की तुमच झालं का. कार्याचा. टास्क पूर्ण ते दहा दहा दहा मिनिटाला आपल्याला हे भेट. अ त्याच ऐंशी रुपये भेटतात.
हा म तुम्हा आता तुम्ही मला. केला ना कॉल तर मला आठ रुपेटणार आणि तुम्हाला दहा रुपये. म्हणजे पर मिनिट आणि हा तस हा. असं भेटणार मित्रलाही जाणना कॉल केल.
फोन करा कराय जा म तुमचा कॉल रिसिव्ह करात जाईल.
पाच-पाच जणांचं तर झालं तुमचे पाच कॉल आणि माझे कॉल. पाच कॉल तर झाले.
हो तुम्ही मला करत जा मग मी तुम्हाला करत जाईन काय प्रॉब्लेम नाही. मला पण कोणी भेटत नाही बापरे खूप अवघड असतात.
फ्रेंड्स मध्ये आहे किथो ऍप डाऊनलोड करायला सांगायचा आणि त्यांच्यासोबत बोलायचं.
बरोबर आहे तुमचं पण त्याला पण लय प्रोसेस करावी लागते तिकडे तुम्ही जे. तुम्ही किती दिवसापासून हा ऍप डाऊनलोड म्हणजे.
आम्हाला ना आता मी आम्ही सेक थर्ड इयर ला होतो तेव्हा गेलेला आम्हाला आता एक दीड वर्ष झाली की.
मला पण दीड वर्ष झालंय. म्हणजे दीड वर्ष होऊन गेले ऍक्च्युली. हो मग तुम्ही त्या का तवा वगैरे पण केले असतील ना.
कोणते.
कथाचा टास्क.
हा ते पहिला स्टार्टिंग ला आलेले होते ते.
हम्म तुम्ही पण पूर्ण केलेला आहे तो टास्क. गेल्याच्या गेल्या वर्षीपासून. त्याच्यानंतर डायरेक्टली हार्श टास्क आलाय. त्याच्यानंतर टास्कच आले नाही.
हम्म.
मग बाकी अ मग काय करता तुम्ही.
जॉब जॉबर आहे मग आता त बसून पण काय काम नसलं क म्हट कॉल करूया जला माहिती दहा दहा मिनटं बोलल्या तरी याच्या निमित्तानं तरी बोलणं होत.
हा ना त्या म्हण त्या हच्यानी तरी बोलणं होतं.
तेच की.
हम्म मग ते तुम्ही स्क्रीनशॉट टाकला तिकडे मग मला वाटलं की अ तिकडे तुमच पण तुमचं पण झालं असेल पूर्ण
ह नाही मला आता आलेली ते पुढचे टास्क.
अच्छा पुढचे टास्क बरं झालं यार तुमचं झालं. माझी एक मैत्रिण आहे अ ते कार्यावर म्हणजे माझी मैत्रिणी नाही ती आता इथे तुमच्या सारख्याच ओळख झाली तिने पण मला पहिल्यांदा फोन केला होता तेव्हाच मला समजलं की असा असं एक ऍप आहे म्हणजे ऍपच जाऊ दे मग असं अस असा टास्क आलाय मग त्यामुळे म्हणते मी पण करून बघते.
होय तेवढंच पैसे आहे त्या काय आता बसून तर काय करायचंय.
तेच ना बसल्या बसल्या तेवढेच पैसे येतात. बघू आता काय होतं ते आता अ हा जो तुम्हाला अ तो. टास्क आलाय त्याचे पण येतील पैसे पाचशे रुपये तरी येतील मला वाटत.
ते अजून काहीथं दाखवलं नाही कारण टाक कंप्लीट झाला तिथं दाखवत ना अमाऊंट.
नाही अमाऊंट टास्क कंप्लीट झाल्यावर नाही दाखवात तिकडे जो कार्याचा ऍप आहे ना त्याच्यात पेमेंटचा ऑप्शन आहे ना त्याच्यात गेल्यावर दाखवत ना किती रुपये येणार आहेत किती नाही ते.
नंतर दाखवला दाखव ना आता
हम्म दाखवतील. अ तुमचे कॉल कसे काय वाया गेले मला वाया गेल्यावर खूप वाईट वाटत यार.
माझे पंधरा गेले.
मला खूप वाईट वाटतंय यार कॉल वाया गेल्यावर कि एक कॉल वाया गेला म्हणजे ऐंशी रुपये वाया गेले.
होय
एक एक कॉलवर ऐंशी रुपये भेटतात ना आणि सहजासहज लोकांना असं रिस्पॉन्स पण नाही करत ओ ग्रुप वरून नंबर जरी काढले ना मी आज पण भरपूर लोकांना कॉल करून बघितले. पण कोणी कॉलच कोणी कॉल उचलत तर कोणी उचलत पण नाही.
त्यासाठी आधी कॉल करा लागते त्यासाठी आधी कॉल करून विचारायला पाहिजे हा
हा आधी साधा कॉल करून विचारावा लागतो की तुम्ही प्रि आहात का नाही.
माझं आधी चुकलं मि ऐकायला नको पाहिजे होतं पण मला आपण काय कळलं नव्हतं काय व्यवस्थित.
हा ना तुम्हाला पण नसेल कळलं कदाचित मग मला त्या मुलीनी सांगितल्या की असं असा म्हणजे दहा मिनटं बोलल्यावर एवढं एवढं भेटत. म्हंटली करून बघाव आता
पंधरा मधला एक तर कॉल झालाय शंभर रुपये तरी मिळतील. आता हे पंधरा व्यवस्थित करायला पाहिजे मला
शंभर रुपये भेटले का तुम्हाला
नाही म्हणजे भेटणार ना ते टास्क कम्प्लीट झाल्यावर
हा आता एक तास कम्प्लीट झाल्यावर भेटून जातील मला पण भेट तील आणि तुम्हाला पण भेटून जातील. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ असेल ना तुम्हाला कधी कधीे वेळ असतो.
जॉब वर आता कस आता मी बिल बिल मारालतो आता मग तस न बोलता कारण तिसऱ्या व्यक्तीचा आवाज द्यायला नकोय ना त्याच्यामध्ये तुम्हा आजुबाजुला आवाज पण नकोय.
बरोबरं आज मग
आताच वेळ असतोय दुपारी काही नसतं एवढं कॉल तुम्हाला मी मेसेज करतो की जेव्हा कॉल वर असताना
करा नाही तर कॉल केला तरी चालेल डायरेक्टली साधा कॉल मग मी तुम्हाला अ कॉल करा करेन मी तुम्हाला कॉल
हम्म काय बोलायचं काय बोलायचं म्हणून सात मिनटं झाली.
हो ना यार तुम्हीच बोलत होत्या काय बोलायच
होय आ म्हणजे असं ओळख नसली की काय बोलायचं काय समजत नाही.
नाही संभा म्हणजे व्यक्ती बोलकीे असली ना तर संभाषातून संभाषणातून आपोआप संभाषण वाढायला जातं. मला मला अशा काही काही व्यक्ती भेटल्या येत की त्या तर फोनवरच बोलत नव्हत्या.
होय.
आणि हा आणि असा पण त्यांचा नियम आहे की अ फिफ्टी पर्सेंट आपण द्यायला पाहिजे म्हणजे आता समोर आता मी तुम्हाला फोन केला ना तर तुम्ही फिफ्टी पर्सेंट द्यायचे मी फिफ्टी पर्सेंट देणार तरच आपल्याला म्हणजे तेवढे पैसे भेटणार.
होय नी जाऊ. कारण एक एक जण फेक आयडी काढून पण म्हणजे त्यानी समोरचं बडबडणारा आणि एक जण शांत मग ते असं होतय ना फेक आयडी काढून तेन करु शकतात त्याच्यासाठी ते केले.
ना मग काय उपयोग तस तशा कॉलचा ना
हो
मग आपोआप म्हणजे एकदा बोलायला लागल्यावर आपोआप संभाषण वाढत जातं हळूहळू
हो काय ना काजरा असत इ
बरोबर काही ना काही असतंच काही ना काही बोलतोच आपण ना
मी त आज दहा बारा जणांना फोन केला कोणच करत नाही ते आता सगळेजण आपापल्या लाईफ मध्ये क झाले
कॉलेज मध्ये असल्यावरच करत होते सगळेजण
नाही सर तुमच्या पण मैत्रिणीचा ग्रुप असेल ना एक
आहे की त्या सगळ्यांना करून बघितलो कॉलेजमध्येध्ये जेवढा होते तेवढा सगळ्याच कोणच करत नाही एक धी दुसरी करताय त्यांचा पण टास्क कंप्लीट झालाय तो
हा नाही यार ते लोक कसं कम्प्लीट करतात यार मला पण प्रश्न पडतो त्यांनी तर मला तर आजपर्यंत कोणीच कॉल केला नाहीण मी लोकांचे भरपूर ग्रुप वून नंबर काढून कॉल करते हे लोक कसे करतात मला कळत नाही.
तर मैत्रीण मला सांगितली की म्हणजे म्हणजे कॉलेज मध्ये असतानाच तिन असं कॉलनी मध्ये बायकासनी किंवा मुलीसनी देऊन ठेवलेले म्हणजे असं होय.